हॅलो हा बोला की
झालका नाही स्वयपाक
चालय बघा तुमचं
अ झालं भाकरी झाली कडी झाली सकाळचे आमटी जरा मसाले भात करायला फोडणी गाठली आता
कसं करताय मसाले भात
अ त्याला काय जास्त सौदा करत नाही सौदा खाला जास्त आवडत नाही अ बारीक तांदूळ मतीचा बारीक तुकडा तांदूळ असते ना म्म तुमचा आवाज अडकायला लागलाय बघा हम्म तुकडा तांदूळ आणि त्याला अ मुगडडाळ जरा आणि तुरडाळ जरा
हा हाहा
आणि ते धुवायचं स्वच्छ धुन एक पाच मिनिट ठेवायचं आणि नंतर मग अ नंतर मग काय त्याला मिरची आणि जिरं मोहरी आणि हे शेंगदाान कडीपत्ता काही ताजा नव्हता म्हणून घातला नाही शिळा होता म्हणजे वाळेलेला कडीपत्ता घला नाहीवढं घालून मग अ फोडनी टाकायची हळद तेल घालून जरा तेलात परतायचं मग ते डाळतेन घातलं ल्यामुळे ते छान लागतय ना भात डाळ भातवाणी खिचडीवाणी हो हम मुलग्याला पण होतोय संध्याकाळचा तो खात नाहीये तुमचं काय चाललय
मग हॅलो हॅलो